हॅलो!
हॅलो!
हॅलो!
आवाज येतय.
हो यायला लागलाय. तुला?
हो.
यायलाय का? झालं जेवण?
हो.
झालं का? कशी आहे तब्येत?
मस्त आहे.
मस्त का? काय होतं टिफिन ला?
आज खिचडी आली होती.
खिचडी का?
हो.
आवडते की नाही?
आवडते ना.
आवडते का?
हा.
त्याच्यासोबत खिचडी सोबत? हो झालं आमचं जेवण.
काय होतं?
चिकन होतं. बेसन होत.
मस्त होत म खायाला.
अ चिकन बेसन दोन्ही होतं.
हां. हा का?
आमच्या इकड.
बेसन कस काय?
बेसाय आम्ही खात नाही म्हणून - चिकन बाबाला वहिनीला.
बेसन तुम्ही खात नाही. चिकन
म्हणजे म्हणजे चिकन आमच्यासाठी नाही म - - सॉरी बेसन आमच्यासाठी होत. आणि चि चिकन ते बाबा त्यांच्यासाठी होतं.
हो का?
हा.
हम्म बरं.
आम्ही चिकन खात नाही ना म्हणून ते आमच्यासाठी होेत. बेसन हा तसं होत.
हम्म
तेच म्हणलं दोन दोन भाज्या कसकाय?
आता येईल.
हा चिकन आवडतय पण चिकन भेटत नाही.
आणतो म्हणा झोपा सध्याची हो का
हम्म दुसराच आवाज यायला जास्त
हो ताई बाबा बोलायला लागलेत ना म्हणून गादी ने म्हणते ताई म्हणते मी नाही नेत.
अच्छा
म्हणून बाबा सांगायला लागले ती अन म्हणून आईची तब्येत चांगली नाही
हा आईला काय झालं?
सर्दी
हम्म
वातावरण लय बेक्कार ए ना
हो
त्याच्यामुळे तिला गादी आण म्हणून म्हणायला लागले.
हा
त ती ऐकून न ऐकल्यासारखी करायली.
हा का
म्हणून
अ जर असं आईला सांगायचं कानाच माप काढायचं म्हणून.
कानाचं माप काढते का बापा घेते
कवा कवा काढल्याने काय हरकत ए.
कवा कवाच काढायला लागते रोज रोज जमत नाही ना रोज रोज कसं काढा.
रोज रोज काढयला लागतं तव्हा
रोज रोज नाही काढत मी रोज रोज
हा
अधून मधूनच कधी मधी.
रोज रोज काढाया लागतय कानाचं मग कसं ऐकू येते सगळ्या गोष्टी
रोज रोज कसं काढणार हे आता राहणारच किती दिवस
हो का?
हो तुम्हाला सांगतो ना लग्नाला. येसाल तुम्ही आ हो मोठ भांड घेऊन या हं
मोठ भांड आणतो न.
हो काय आणता मोठं?
मोठं आणूना काही ना काही तरी
एकदाच आणायचं आहे म्हणा काय आणायचं
हा हो
हो. मोठं भांड असं आणा जे तिचं तिचं मस्त निघलं पाहिजे असं.
तीच निघलं पाहिजे का?
हा असं.
हम्म चालते ना?
हो. असं मोठं भांड आणा.
हो.
तिथ ही सगळ्याला भांडे आधीच सांगून ठेवाय लागली. हे आणायचं. ते आणायचं. ते आणायचं. मग काय मारमण म्हणसान तुम्ही हो की आता नाही होत ऍडजिस्ट. हम्म. ती येऊ देत नाही ते कोणाला.
नाही नाही येऊ न दीलंच नाही येऊ
हा. कोणालाच येऊन देत नाही ती. भांडे नाही घेऊन आले तर? म्हणून तुम्हाला सांगयलोय तुम्ही मोठं भांड घेऊन या म्हणून.
देत नाही
जा म्हणाव कर कस लग्न करतोय ते?
नाही दिल कि मग - मग कोणाला येऊत देत नाही. ते हळदीच्या दिवशी मला भांडे दिसले पाहिजे तरच लग्नामध्ये एंट्रीन ते ताट घेऊ देतो म्हण ते जेवायच हातात.
हम्म हम्म. अन् तिले म्हणाव घरचे पण भांडे देत नाहीत म्हणाव तुया लग्नात.
तस सांगू का? मग घरच्याला येऊ देतील का नाही म्हणा लागल.
ह हा मग घरच्याला येऊ देता क नाही?
हो. घरच्या ले येऊ देत नाही. ् घरच्यानी भांडे दिले.
तरच यायचं. नाही तर यायचं नाही.
हो. तसच करायला लागतं. तिला मला लागत घरच्याला माग आधी. मग आम्हाला माग.
हा.
घरच्यांन आणले भांडे तर आम्ही आणतो.
आम्ही आणतो.
नाही तर नाही आणणार. तसाच म्हणायला लागतं त्यांना.
नाहीतर भांडेच भेटत नाहीत म्हणावं
हो.
हम्म हम्म.
भांडे भेटत नाही म्हणून म्हणू का?
हा.
भांडे नाही भेटले तर? कमी वटडेल का ती. मोठ्या ताईला दिलेत ना सगळ्यांनी.
ती-तिला दिले, म्हणून आता तुला द्यायला, काही राहिलं नाही. तिल. तिला लई मोठे दिले, म्हणून तुला द्यायला, काही राहिलं नही आता, जाऊ दे.
ते भांडण करून घेईल, भांडे पण घेईल.
ह्म.
सोडत नाही, कोणालाच.
हम्म
हं.
बस घेती, म्हणजे घेती.
झाले का, एकशे मी, ऐंशी मिनिट कंप्लीट?
नाही, झाले नाहीत, अजून.
किती, बाकी राहिले?
एक, अ चौदा मिनिट
चौदा मिनिट, कसं
चौदा मिनिट, बाकी येत.
हो का?
ह्म.
मग वाटलं झाले असतील
नाय नाय, चौदा मिनिट बाकी येत, एक- एक, दोन कॉलमध्ये होऊन जाईल.
दोन-दोन, कॉलमध्ये होऊन जातात.
हो पण, ते एकशे- ऐंशी मिनिटच्या वर, पण घ्यायलाच जाते बहुतेक.
हो हो. तसं पण वाटत ये, कारण की ते न ताईला कॉल केलता मी, तर ते म्हणत किंवा एक- ऐंशी मिनिट झाले, तरी पण कॉल चालू कॉल झाला, अजून.
हो, अजून ते टास्क, आला मला, पाच याचा, मला वीस वीस व साठी
हो.
तसं म्हनलं, तर माझे मग, तीन चार कॉल बाकी येत.
हा.
ते काही टायमिंग वगैरे, कटबीट करून, घेतील ना?
हो, तेने मला, कोणी बोललेलं ना बोललेलं, त्याच्यात सर्व
हां, त्याच्यासाठी द्यायच असतील, ते.
हा.
जास्ती मिनिट
म कोणते-कोणते कॉल, पूर्ण झाले नाही ना
होना. अन, पूर्ण झाले, त्याच्यातले काही, शांत असतात. काही, मांगून आवाज वगैरे, असं असते.
हा
त्याच्यामुळे
ते पण
बऱ्याच जनाला दुसरा टास असाईन झाला वाटते.
हो बरेच जनाला झाला कारण की ते? घरी रिकामे राहंतात होत कॉल करतात. बस त्यायला कम्प्लीट झालये.
मला मेसेज आलथा, दुसऱ्या कॉल आसाईन होईल म्हणून सोमवारला हे कंप्लीट केल्याच्या नंतर. माझा हे झालं नाही त्याच्यामुळे काय आला नाही मला.
हा का!
नाही आला नाही. मेसेजचं आलता फक्त.
अच्छा!
असाइन होईल म्हणून दुसरा.
माझा नाहीत. माझे फक्त किती आता चौदा कॉल झाले कम्प्लेट.
हो का!
हा! माजे भरपूर बाकी हेत ना.
हो!
जर मिनटांन जर पकडलं तर तस समजा. हा काल चेक केल होत. साठ मिनिट कायतरी आहे तीन बाकी होते आज दोन तीन कॉल झाले त्याच्यावर.
हो का!
हा!
हूं काय माहीत झालेत की काय त.
पाहाल लागते.
काय म्हणत्या तुम्ही
हूं!
आता हे काय माहित माझे किती झालं ते काय माहित नाही.
हूं हूं काल टोटल मारल व्हतं टोटल मिनटाचं.
हो मी पण तसं मारलं होत त चौदा मिनिट बाकी होती माझ्या याला.
काल का?
हो त्याच्यावर आज कॉलच नाही केला मी नाही आज नाही केला.
हूं जाऊ दया म्हनंल होऊं दया आरामान आरामान.
हूं हूं हो ते पण. आहे टाईम त होऊन जाते.
हो ना. वहिणीला घ्यायलामणलां कप्लीट करू.
हा!
मग त्यांना कॉल करायला राहत नाही ना परत?
हा. अजून अजून मी तीन कॉल केले तर समजा होऊन जातात माझे एकशे ऐंशी मिनिट कम्प्लीट.
हो का?
हा.
आता बघायचं. तीन कॉलमध्ये होतेत का ते.
हो. होतेत काय नाही माहीत? जरा अस जर चालल तर.
माझे किती झालेत? मला बघाय लागतील. हिथ काय रे? काय बाबा?
आवाज बहेरचा.
ताई आहे माझी.
हो का? ज आवाज कमी ठेवाल सांगा ना.
नाही आवाज कमी ठेवत नाही ती. आवाज कमी होत नाही तिचा. हो. ती न होणारी चीजाय आवाज कमी.
हम्म.
हम्म.
टेप लावा. टेप मग. आवाज कमी होत नसेल तर. टेप लावा टेप तोंडाला.
काय?
टेप लावा म्हटलं तोंडाला.
नाही टेपची गरज नाही.
ह नाही आवाज कमी होत नसेल तर? टेप लावायचा.
तोंडाला का?
हा.
नाही ते टेप लावाच जमत नाही. ते भावाला लावा ला लागते.
म भावाला सांगायचं.
हम्म सांगाय लागल त्याला.
आता राखीला आलं की म्हणाय लागेल लावीच्या तोंडाला टेप म्हणून. ते दोघ जण झालेले आहेत ना? नर्सिंग झालेले आहे ना? मग ते बराबर लावू शकते.
हो.
ते तिच्या लावते. क ती तिच्या अत्याच्या लावते की काय माहित?
हम.
कोण कोणाच्या लावते की. हॅलो! हा.